बरंय ना हॅलो. खड खड इकडे एकदा.
हॅलो.
काय च आवाज येऊ रायला?
घरातलं आवरु तुझ्या ना? घरात घरात हा हा भांडलेच होते ना? हा. काय चाल्लं?
काही नाहि ए भुस भरण्या चालू ए भुस भरण्या याच अं हरभऱ्याच.
हरबरे काढल कां?
हा काढलं ना काल.
हळूहळू काढलं. हा का?
हा काल काढलं ना.
ह आ. एक लाख ताट ए.
नाई अजूनं. निघायचय आजून का, काल दोन अडीच क्विंटल झालं.
हो का, हं. जेवण.
आज रामनवमी
हा हा हा रामनवमी जाते काय?
हां.
घोडेगावच्या आईचे नाही धरले बई मग कधीच.
नाही का?
हम्म हम.
नाही नाही आज आमच्या ते कोणीच नाही धरित घरात.
नई का?
आली बाई आता कान त्याच्याशी धरती या.
हा का?
ह्
चालेल मग आं-
हां. आशा धरते मणल.
हां-
बर झाल असेल, बरं- बरं, बरं तब्येत मग?
हा. हा. चांगली ए तब्येत.
हा हा उन्हाची तशी काळजी घ्या जास्त ऊन पडून.